हॅलो मला लतो का
काय करत यार हा
काही नाही गच्छो रे
हा
आ
काय? हॅलो! काय म्हणताय? आवाज नाही येत, हॅलो!
हॅलो!
हा बोल ना.
ठेवतो का म्हणलं?
हा पाहतो ना.
हम्म
कधी कधी पाहतो, एवढं नाही आवडत मला.
नवीन एपिस्
नाही ना, टायमच कुठे? काय वेगळं च ये जा ये जा, त्याच्यात चालल असच
हो ना यार.
हम्म, बाकी तुझं काय चाललंय? हम्म, झोप येती राव.
हा झोप तर येणारच आहे.
रात्रभर चालू होत गाडी बिडी चालून, येत होतो घरी.
हम्म
हम्म गेलतो जरा, म्हणलं जरा येऊ जरा जाऊन. बाहेर गेलतोय काल रात्री जरा ते लॉन ते बायला
हो हो
कार्यक्रम आहे ना, त्या मित्रांसोबत गेलो होतो त्यांचा कार्यक्रम होता. गेलो आणि आलो परत, अरे ते वाढदिवस आहे. तर त्यासाठी पार्टी, पहिला वाढदिवस आहे ना त्या मुलाचा. माझ्या मित्राच्या छोट्या भावाचा, तर तेच जायचं होतं आम्हाला पाहायला जागा बिगा, खाऊन आलो मस्त आहे लॉन.
भारीए.
हम्म, आता फक्त ते मोकळं विकळं पहायचं डेकोरेशन ते आणि करून घेईल काय करायचं, अन जायचं उद्या. हम्म, बाकी तू सांग.
हा काही नाही ओ, आता आता मी कून आलो क्रिकेट खेळून आलो म्हणलं, हम्म. खूप मारल ओ मोजलीनी लय मारलय.
हम्म.
लगातर सिक्स मारलं मी, लगातार. लगातार पाच सिक्स मारले माहितीये का, लगातार पाच सिक
लेट करत्यात काय? हम्म, अजून एक सिक्स मारला असता, बरोबर सिक्स वर सिक्स झाले असते ना.
हो ना, ते बॉल हे घेऊन गेला, टच झालात बोलतो टच करून दिला, भारी बॉल हो तो आणून.
हम्म हे लोग वना अवघड
हो ना, तेच ना.
हम्म, येणार ये इकडं.
येईल ना.
कधी?
येतो, उद्या परवा येईल.
आपण जाऊ खेळू मग क्रिकेट खेळू, काहीतरी खेळू, फिरून ये
हा.